येतोय.
हॅलो, हो हो हो.
हॅलो, येतोय आवाज.
हो हो येतोय.
हा हा कश्याय ताई तुम्ही?
हो हो मस्त मस्त.
हम्म, पाऊ पाऊस वगैरे झाला का? तुमच्याकडे.
हो थोडा, रात्री पडत होता रात्रभर. आत्ता नाही.
आमच्याकडे पण काल झाला चांगला. आता आहे वातावरण, पण आलेलं नाहीये अजून.
ह्
ह्या वेळेस, खूपच वाट बघायला लावली.
हो, हो, हो, ते. पैस मेन काय ते उष्माघात म्हणतात ते सगळ झालं, त्याच्यामुळे प कराचं.
हो, आता कस, सण पण चालू होतील, पावसाळी. आता वट पौर्णिमाय ना, सोमवारी. हो सोमवारी, तुमच्याकडे काय तयारी असते म, वट पौर्णिमेची.
नाही काय करत तू पूजा बीजा असं काही नाही.
उपवास हा हा हा, उपवास.
नाही उपवास नाही काही नाही.
हो का? आम्ही पकडतो. हो हो. वडाची पूजा करतो.
हा तूझ्या म्हणजे ती करतो, तस खूप मोठ्या प्रमाणात नाही. मी आपल्या घरातल्या घरात, चित्र ठेवते वडाच,
ह
त फोटो काढून ठेवलेलाय, आणि त्याची हे करते पूजा, कारण बाहेर जाणं कधीकधी शक्य नसतं. आपण म्हणतात ना, फॅक्टरी एक आय माणा केली पाहिजे बाकी असं का
हम् नाही आमच्याकडे आहे ना झाडं
हा इकडे झाड शोधायला लागतील
तुम्हाला शोधावे लागतील आमच्याकडे आहे मग जातो आम्ही जवळचे आहे
ह् आणि ते कस अस तिकडे तुमच्याकडे कस समूह आणि बायका जातात आणि एकत्र अस पूजा करतात असं आहे थोडफार क इथेचसं कोण नाही
हा आठ दिवसापासून तयारी चालू असते कोणती साडीय मेकअप वगैरे ान नाच जाल आ्ही
माझ्या आईच्या वेळेला सगळे आम्ही म्हणजे तेव्हा देवळात वगैरे जाऊन करायचो गुरुजी सांगाय पूजा वडाची फांलदी आपण ठेवायचे आणि अश्या पद्धतीने पूजा व्हायची
हो मग आमच्या तिथे पण असत हा गुरुजी असतात तिथं जसं म्हणजे ते सांगतात मग तसेचतो मीण
तेव्हा होत आता इथे आता या ह्याच्या ब्लॉक सिस्टीम मध्ये बाजूला कोणी आता माहित नाही कि ते पूजा कुठली आणि कोण कुठे जाणार आणि काय करणार ह अशी त्यामुळे आपल्या घरातल्या घरात आपलं कुर्त करावं झालं
हम् तर आता लगेच मग पूजा ते म्हणजे वटपौर्णिमा झाली का आता म्हणजे सण चालूच होती ना पावसाळी
हो हो हो हो मग आषाढश चातुर्मास सुरू झाला मग
चातुर्माास सुरू होईल
हो एकादशीचा ब बस असतो का एकादशी वगैरे पण जातात अशा ठिकाणीशी वारी लाव वगैरे नाही म्हणजे वालीला नाही जात सगळे सगळे पण तेवढा ज एवढंच करू शकतो
हो आम्ही पण उपास करतो वारीलाने जाण आहोत
हो हो का हा ह बाारी वगैरेची गोष्ट आहे पण उपवास केला ऍटलिस्ट देवळात गेल तरी खूप आहे
हो
असतात पण काही ना काय का कार्यक्रम असतात
हम्म त्याच्यानंतर ग गणपती
हो गणपती पण आहे सण चालूच राात दरवर्षी काहीतरी नवीन नवीन य पण असत त्या गणपतीच काहीतरी नवीन नवीन डेकोरेशन सुरुवात होतेच आता
हो प्रदर्शन पण खूप असत आमच्याकडे यात्रा पण भरते त्याच्यानंतर नवरात मध्ये पण खूप उत्सव असतो असं मला सांगत देवीचं मंदिर आहे ना
हम्
ि अंड्या वगैरे असतात
हम्म
तुम्ही जाता का खेळायला तिकडे तर भरपूर त्या साईडला तुमच्याक
पण मला स्वतः व्यक्तिशा एवढं काही आवड आवड नाहीये
नाही का मला तर खूप आवडत
मला काही आवडत एवढं त्याच्यामुळे त्यांनी जात बघायला आवडतं छान आहे छान इतकंच बाकी काय असं करायला नाही एवढं आव
नंतर मग दिवाळी
हा ते आपले सण आपले ठीक आहेत पारंपरिक आपले आहेत.
पारंपरिक सण असतात आपले पण आता कसं दिवाळीत म्हणजे आपल्या वळेस कस असायचं का ठराविक म्हणजे आपण दिवाळीचेच कप कपडे आपण वगैरे घ्यायचो तस आता मुलांच नाही राहि
कस कपडे. रच घेत कपडे त्याच्या जाऊ
नेहमीच हो ना मग आपल्या कसं म्हणजे आपल्याला किती आतलता रायची ग म्हणजे
वर्षातून एकदाच कपडे मिळायचे त्याच्यामुळे त्याची उत्सुकता आणि आनंद होता. आता तर दोन महिन्याचेच लो कपडे घेतले जातात काही
आता प्रत्येक महिन्याला आवडते त्यालाे साडी घेतो आपण ड्रेस घेतो. एवढं महत्त्वने राहिल ना कप
अ दिवाळीचा फराळ फक्त दिवाळी वे व्हाय आता सर सकट बाजारात सगळ्या गोष्टी मिळतात काय लाडू मनाठे बारा महिने उपलब्ध असतात.
कोरोनातच लोकांनी किती लाडू करंज्या सगळं होन एवढं लॉकडाऊन होत तरी.
हो नाही म्हणजे पण आता कसं बाराही महीने बाजारात पण वस्तू अव्हेलेबल असतात पहिले कस तर त्या सीझनला त्या वस्तू बनवल्या जायच्या त्यामुळे एक महत्वत होत.
आता कसला आहे.
सगळ ठराविक ठधराविक वेळेच बनव बनवायच्या चा कसं तसं काही नाही राहिलंय.
आता फक्त अधिक महिन्यात चॅलनस आहे थोडंफार म्हणून अ किंवा आपण म सुर कर देतो आपण ते ते थोडस आहे. ह मिळत त्या वेळे जास्त आणि तस आपण ठेव बाईच्यावळी पण खातो असत दिवाळी पण
हो. आता अधिक महिना पण भरपूर हम्म. दाव्यान सामान वगैरे भरपूर म्हणजे व्हिडिओ वगैरे आता भरपूर लक टाकत होते म्हण नवीन नवीनच पद्ध आता ते एक केळवणची नवीनी घरी बघा पद्धत लग्नाची म्हणजे चाल आहे त्या परत पद्धती
हा केेळवण क म्हणजे असं हे पण एवढं मोठ्या प्रमाात दाखवतडिओ तेवढं ना घरात आपण जेवाला बोलवतो ज्या मुलीच तेबाच नाही करायचं आमच्याकडे
खुप पुर्वी पासन होना पण आता कस नॉर्मली सगळीकडे कराय लागले आता सगळीकडे.
हा म्हणजे फक्त घरचं प पण असतं आणि अगदीचू काका काकूंकडे किंवा असं केळवण असायच. सरसकट कोण त अससायच नाही अस मुख्य मुख्य लोक लोकांकडेच ते असायचं आता काय त तर हेच झालंय काय म्हण लात जातच मैत्रिणीकडे चालय ह्याच्याकडे चाललंय त्याच्याकडे
तर रेडच निघाले एक
ह ते काय धंदेवाहा कला धंदा करतो जेवढे तुम्ही व्हिडिओ टाकतात नवीन ज्या पद्धती परत म्हणजे असतात त्या घरातल्या घरात मागे पडलेले असत ते न आ माहिती पडत तेवढं बाकी काय हम्म हम्म म्हणजे अगर लोक मध्यंतरीच्या काळात थोडेसे बाजूला झाले नाही भातींच्या त्या फ त्या गोष्टंकडे या ह्या माध्यमातून थोडे जवळ यायला लागले असं वाटायला लागल
बरोबर पण त्यात पण आधी म्हणजे केळवणत कसं गोड आंबट अशा वेगवेगळ्या चवी असायचे पण आता ततका तसं काही नाही राहिलेय
आता खूप सारखं असतं एन्जॉय काय पण पदार्थ असतात बाल खरं सांगू का पूर्वी कस सग आपण सणासरी मी त्यांने एकत्र यायचो वगैरे आता कसं माणसच कमी झाली आहेत त्यामुळे त येण्याची काहीतरी संधी पाहिजे ना ती वेग संधी लोक अशा पद्धतीने शोधतात असं वाटत त्यामुळे कुटुंब मोठी होती आता कुटुंबच येत ते तीन माणसांचं कुटुंब जातवाईकच नाही एक एक मुल असत ना बहिणी भाऊ का माहिती पडणार म त्याचा शॉक काात काहीतरी असं
हम्म नाही खेळवण्याचा उद्देश कसा म्हणजे तुमच्याकडे काय असतो केळवणाचा उद्देश महत्व काय असतं केळवणाचं
म्हणजे आता ती लग्न होऊन मुलगी जाणार असे तर तिथं जरा कौतुक करायचं तिच्या आवडीचे पदार्थ करून तिला घालायचे असं म्हणजे असा खेळवण्याचा आमचा तरी उद्देश असतो
ह मी एक ऐकलेलं होत की केळवणत म्हणजे अ सगळं असतं त्याच्यात म्हणजे गोड आंबट अशा सगळ्या चवी असतात म्हणजे त्याच्याकडून असं सांगायचं असतं का लग्नात येणार आहे ज्या अ कडू अनुभवे या अ असे येतील अनुभव तुम्हाला कडू गोड तर मग ते त्याच्यासाठी हा ते उद्देश म्हण्यासाठी
सप्तपदीचा अर्थ असतो प्रत्येक विधीचा अर्थ असतो तस तसच पण ते आपण कौतुक करतो त्या मुलीच की आता तू चाणार आहे सई तुझ्या आवडीच तस भोगीला आपण मुली चावळीचा पदार्थ बनवतो अ सरी आववरण आला सरी गणपतीच्या आधी असतं ना आवरण त्याला पण बनवतात म्हण चावलीच बनवायच असत असं असत म्हणजे
काही काही पद्धतीने एकदम पारंपरिक असतात आणि खूप महत्त्व असतं
हम् हम प्रत्येक जातीनुसार सुद्धा पद्धती वेगवेगळ्या असतात असं पण असं
ह्म म्हणजे खूप काय त्याच मागे
हो प्रत्येकाात काय काय वेगळ्या वेगळ्या पद्धती पण असतात म्हणजे आता गणपती ठेवण्यावर पण वेगळ्या पद्धती आहेत जी बघितल्या आहेत किंवा गौरी जे असते ते प्रत्येकाची गौरी पण वेगळी असते काहीची मुखव त्या्याची असते ताईचा हळदीचा हे ठेवतात गोप ठेवतात अ काहीकडे आपली खड्याची देवी अस नसते
पण बसून ठेवतात ना
काही स तांदुळाच आकर्षण पण करत म्हणजे असं प्रत्य प्रत्येक जातीनुसार सुद्धा वेगळ्या पद्धती असतात. काही जण अच खूप सजवतात आज, वगैरे दागिने बगिने घालून हम्म. भागात पण असतं आणि जातीनरूप पण असत. म्हणजे मी बघित जातीनुसार सुद्धा वेगवेगळे बघितलेत म्हणजे असे
हो चला तई धन्यवाद
हो झाला का आपलं का आता मी करू का करते ठेवते हा